हॅलो!
हा येतोय आवाज?
आवाज येतोय का? आच्छा पोहचलीस का तू?
हो पोहोचले ना.
आच्छा, पिल्लू काय करताय?
आहे मस्ती. नवीन लोक म या वेळेस रडला नाही कोणाला बघून.
आच्छा, जेवन झाले?
नाही आता बसायचं आहे थोड टाइम नाही म्हटलं आता जस्ट फ्रेश वगैरे झाली, हा त्याची मस्ती चालू होती, आज तर पूर्ण दिवस प्रवासात आताच गेला. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो! येतोय का आवाज? नेटवक नाही वाटत.
मला येतोय आवाज, तुला येतोय का?
मधे ब्रेक झाला होता काहीच येत नव्हता आवाज.
आच्छा आच्छा आगं हे त पावसाचं वातावरण हे ना?
हो का अच्छा. आज त मस्त मजा आली, आमच्या साहेबा ची टोपी उडाली. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो! येतोय आवाज?
आगं तुझा आवाजच येत नाहीये, तू हेडफोन लावलेस का?
नाही हेडफोन नाही लावले.
हा एकदम लांबून आवाज येतोय ना.
नाही, आता येतोय?
हा आता येतोय.
हा ऍक्च्युली टॅबमध्ये हे ना सिम.
हा त्याच्यामुळे.
हा त्यामुळेच असतं. आज तं फार मज्जा आली आजचा प्रवास वेगळाच होता.
हा.
झालं काय जेवण?
सेकंद ना होल्ड कर, मी कामाच बोलतेये. नाही ते जेवताय नो. गो, हा आगं
हुं.
बाकी.
बाकी काही नाही आता जेवायला बसू. पिल्लू तर काय खेळतोय मस्त नाही इकडे नाहीये पाऊस. वातावरण हे नाही इतकां गरम होतं इतकं गरम होतं तिकडच्या पेक्षा तरी खूपच.
हो हा अनएक्सपेक्ट हा सडन चेंज अऍटमॉस्फियर होते.
हम् तेच ना अजून काय म्हणते?
अजून काय नाही आचा प्रवास तर मस्त झाला.
आज काय मग जेवायला?
आज पिठलं भाकरी. पिठलं भाकरी.
अरे वा.
मला आवडत नाही पण पिठलं. म्हणून म्हणून आम्ही दाल फ्राय बनवलीये.
ते ते आहे पण आता जाऊन बनवायच च ट्रॅव्हलिंगमधून गेल्यावर बनवायचाही कंटाळा येतो मग.
बनवलं मम्मीने मम्मीने बनवलं तसं.
हा नाही पण तुला तरी असा प्रश्न पडतो ना एवढ्या लग्नात त लग्नाचं घर मग सगळंच करणं.
हा आता काय उद्यापासून आता सगळं आहे आवर आवर.
हम्.
आता तर बॅग पण अनपॅक करायचेय कपड्यांसाठी जागा करायची.
अच्छा नवरदेवाची झाली का शॉपिंग?
हा झाली सगळी शॉपिंग झाली त्याचे.
आ.
सगळी शॉपिंग झाले मी लास्ट टाइम आलेली ना इकडे तेव्हाच बऱ्यापैकी शॉपिंग पिंग झाली होती ऑलमोस्ट झाली होती त्याची एटी पर्सेंट तेव्हाच केलं होतं.
अरे वा.
हम्म बाकीच मग सामान जे होतं ते आपल्याकडे घेतलं.
हो तेच ना लाल्याला दे.
सगळं मग कस्टमाइज करून घेतलं ना. त्यांच्याकडे जे रेडी होत त्या त्यातन मग फॅब्रिक वगैरे चूज करून कस्टमाइज करून घेतलं.
हो तेच ना.
त्याला असं पण फिटिंगये ना व्यवस्थित बसतच नव्हती रेडीमेड ची. म्हटलं आम्ही मग काय त्यांनी माप घेतलं अल् दिलं शिवून.
त्यांना असे वाढत्याच मापाचे भेटतात.
वाढत नाही पण मग फिटिंगच खूप वेगळी दिसत होती अल्ट्रेशन करून पण नव्हं चांगलं दिसणार. त्या पेक्षा मग वेगळा शिवलेलाच बरा मग त्यांच्याचकडनं स्टिचिंग केलं त्यांच्याचकडनं फॅब्रिक घेतलं त्यांचंच होतं.
किती घेतले त्यांनी स्टिचिंगचे?
स्टिचिंगचे म्हणजे त्यांनी कापड वगैरे सगळं करून फिफ्टीन थाउजंड. केलं होतं आणि बाकीच मग आणि नाही पिल्लूच तो ऑलरेडी रेडी होत माझ्याकडे पिल्लूच त्यांनी मला
पिल्लूचे डिरेक्टली रेडी घेतले मग? अरे मग तेव्हाच हे करायचं ना जे अगं जेव्हा नवरदेवाचे काढले त्याच्यातच अ पिल्लूच घेऊन टाकायच होत. त्याच काय अर्धा अर्धा मीटर पण खूप जास्त झाल असत.
खल असत अर्धा मीटर पण सीन काय होता ते डायरेक्ट साडेपाच हजार बोलले त्याची फक्त. दोन ड्रेसचे साडेपाच हजार
एवढेशे पिल्लूचे.
हो म्हणून मग मी म्हटल नको जा दे तर, व्हाईट मध्येच हो हो नाही नाही कॉसली नाही पडल, पण पिलूच ग बाकीच त्याला रिझनेबलच मिळाल. त्याची आता पगडी मोजडी माळा वैगरे सगळ केल ना पगडीच त्याच ते फेटा जो होता तो पण कस्टमाइज केला. बटन्स वगैरे जे चॉईसचे होते ते केले.
हा हा हा
टेलिंग म्हणजे आपण जस सांगितल तस दिल त्यांनी.
अरे वा
हा त्याचे घेतले वेगळे चार्जेस पण मग केल. म्हणजे कस होईल, त्याच फॅब्रिकच ते फेटा पण बनलेला बरा ना.
हो ते तर आहेच.
हा त्याच मग करून घेतल होत तेव्हाच मी ऑर्डर दिल होत. आठ दहा दिवसात मिळणार होत. मी लास्ट टाइम आलेली‌ मग मिळाल त्याला आता सगळ घरपोच पर्यंत आल सगळ.
हो तेच ना.
त्याच तर तेव्हाच केलं होत. आणि नवरीच हा नवरीचा पण चालू पण तीकडनच घेतलेला ना.
नवरीने शालू घेतला आहे.
हो अग लेंहगा नाही चालत तिकडे.
अच्छा, स्ट्रिक्ट घरातून
अच्छा हा ते तर आहे. पण तेच बर आहे मग.
हा नाही आधीच इन्स्ट्रक्शन दिले. ड्रेस नाही काहीच नाही साडीच. आधीच इन्स्ट्रक्शन दिलेले आहे साडीच नेसायची आहे. ड्रेस अलाऊड नाहीये. बाहेर जाणार असेल तर ठीक. पण घरात
अरे वा, पण मग आता इकडे आल्यावर फॉलो व्हायला पाहिजे.
नाही करणारच आहे ना. त्यासाठी व तो हो सांगितलय लव्ह मॅरेज ना
हो पण मग इकडे आल्यावर अस नको व्हायला, तुमच्या बहिणी घालतात.
नाही नाही आधीपासूनच माहितीय की बहिणी घालताय. फ्री अरे आधीपासूनच माहिती तिला सगळ कस आहे काय. पण मग आधी इ्स्ट्रक्शनस दिलेली आणि म
आणि नवरी काय करते.
ती तिच एज्युकेशन झाल आता जस्ट कंप्लीट.
हा हा हा
अजून सध्या तर तिच काही जॉबच वगैरे नाहीय ग. तिला आम्ही अ यांच स्टिचिंगच जे होत ना तेच जॉईन करणार आहे.
हा मग चांगलं आहे ना मग ते राजा राणीचे वगैरे कोर्सेस आहेत तिथे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तरी भरपूर आहे.
हो ते करणार आहे पण अजून तरी नाही नवीन नवीन अजून नाही नवीन नवीन आहे म्हणून दोन चार महिन्या सांगणार आहे की हे जॉईन हॅलो हॅलो येतो का आवाज?
आवाजच गेलेला.
हॅलो येतोय का आवाज?
हो येतोय येतोय.
अगं आता नाही म्हंटलं कारणी दोन तीन महिने जाऊ देणार मग त्याच्यानंतर सांगणार आहे की करून घे असं म्हणजे कसं ऍटलिस्ट ब्लाऊज, ड्रेसेस सगळं असं वेगळवेेगळं करायला लावणार आहे. ड्रेसेसच पण करायला लावणार आहे
हो ते तर आहेच.
हम्. म्हणजे कसं युनिक आणि आत्ताची जनरेशन अगं म्हणजे पटकन आयडियाज वगैरे पण येते त्यांना म्हणून बरं मग ते करायला सांग
ग करूया आपण प्रॅक्टिस.
हा आपण पण करूया ना प्रॅक्टिस काहीतरी करायचच आहे.
अगं मी फार वैतागले माहितीये.
हो ना नाही नाही करू आपण काहीतरी काहीतरी. करूया आता मी पण कधी फ्री झाली ना लग्न झालं तर मग बघूया.
कुठे? काय म्हणतेस तू?
म्हटलं आता लग्न वगैरे झालं ना सगळं मग फ्री झाल्यावर करूया.
हो अं म्हणजे काही ना काही पाहिजेच ग. मी इतकं म्हणजे इतकं फ्रस्ट्रेट झालं ना आता त्याच्यामुळे. आणि असं एकटीला ना ग काम करायचं हे नाही होत.
हा सोबत
असं हा बोल बोलता बोलता कारण एकटे बसलं का म आपले विचार कुठेतरी फिरता किंवा आपण बसल का कुणाला वाटतच नाही आपण काम करतोय असं.
हा तेच त्यापेक्षा बेटर आहे म्हणजे दिसलं ना तर मग होत आणि कस आहे आज हा अरे दिवसंदिवस निघत चाललंय माहिती काज करू उद्या
आपण हातातले सहा महिने घालवले. आपण फक्त सहा महिन्यापासून डिस्कसच करतोय.
हा तेच होतय डिस्कशनच चाललंय बाकी काही होत नाहीे पण मी यावेेळेस काही री फायनल करूया बघू.
हो म्हणजे आपण असं कोलॅबमध्ये आपण तुझ पण चालेल माझ पण आणि आपलं हे दोघांच हे पण शिकायचं ते असं सगळं नेत राहायचं.
कशी आयडिया होती माहिती का वेस्ट मधूनच बेस्ट बनवायचं काहीतरी.
अगं आपण म्हणतो माहिती आहे का वेस्टमधून बेस्ट करायला जाईच. पण जेव्हा पण आहे ना एकदम प्रो होतो ना तेव्हा बेस्टमधून वे सॉरी वेस्टमधून बेस्ट करायला पटकन हे भेट. पण आपण जेव्हा सुरवातीला बेसिक मध्ये शिकत असतो ना. तेव्हा त्याला खूप वेळ लागून जातो कारण आपल्याला ते माहिती नसतात ना बेसिक्स वरे मग प्रॅक्टिस करता करता करता करता वेस्ट मध बेस्ट ऑटोमॅटिक बनत जातं.
ण अशी करायची ना की ती वेस्ट पासूनच करायची म्हणजे त्यामध्ये ना आपण एकदम ब ब जााऊ
हो तेच ना.
म्हणून जेव्हा आपण जेव्हा प्रॅक्टिस वगैरे करायला घेऊ ना तर मग काहीतरी फॅब्रिक त्या ना असं काहीतरी बघू.
तेच तेच तसं वेळेकडे लक्ष राहू देेत.
हो चालेल चालेल चला मग करते फोन ह. हां टेन फिफ्टीन ट्वेंटी.
हह कर कर कर.
हा ओके बाय.
हम्.